हॅलो.
येतोय ताई आवाज.
हो येतोय तुम्हाला येतोय.
हो हो येतोय येतोय.
होय ना हां बोला काय? चाललंय.
काही नाही आता फराळी वगैरे करून आवरून बसलाय. आज थोडंसं एकादशी मुळ थोडं पूजा वगैरे- हम्म आमच्याकडं आज एकादशी. तर नगर पर प्रदक्षिणा वगैरे असते ना गावामध्ये. हा खूप छान! छान छोटी- ते मुलं रुक्मिणी विठ्ठल रुक्मिणी वगैरे होतात. मोठ्या बायका पण हा छान वेशभूषा करतात. हम्म परत असं डोक्यावरती तुळशी वृंदावन ते घेत- ात मग नगर प्रदक्षिणा अस ते टाळ वगैरे टाळ मृदंग सगळे अ गावात भजनी मंडळ वगैरे- ते आहेत ना.
हा, हा, हा, बर छान हा.
मग ते त्याचीच आज तयारी थोडी वेळ गेलार बाहेरच थोडा.
हा छान वाटतं ना तेवढच वातावरण म्हणजे- असं प्रसन्न होत आनंदाच हा.
हो.
छोट्या लेकरांना तर खूप आनंद होतो असं म्हणजे काय? करून काय नाही असं होतं. ते हा त्यांना ते टाळ वगैरे असं व्यवस्- -थितवाजवता येत नाही तर असच कसं पण वाजवतात तरी मग छान आनंद हो- -आम्हाले कसं वेगळं एन्जॉय करतात हो ना.
बरं बरं हा.
मृदंग वगैरे पण वाजवायचा ट्राय करतात. ते लेकरं हां. म्हणजे मंदिर गावाच्या मध्यभागी आहे ना. मग ते गावातले लोक सगळे जमतात मग ते जे विठ्ठल रुक्मिणी वगैरे झालेत- त्यांच्यासाठी. ते रांगोळी काढून पाठ टाकतात ते त्यांचे पाय वगैरे धुून पूजा म्हणजे पूर्ण पूजा करतात अशी. हा लेकरं कुतूहलाने बघतात ना असं वेगळंच. अ अभंग वगैरे चालू असत. तर तुमच्याकडं कसं असत म्हणजे मंदिर वगैरे.
हा मंदिर आहे आमचं कसं आत सिटी सिटीमध्ये आहे. मंदिर जरा आजूबाजूला अशा बाकीच्या बिल्डिंगज वगैरे पण तरीपण असं- काही असलं ना तर मग लोकं छान उत्साह दाखवत- -तात एन्जॉय करतात. आता एकत्र येतात हो आत- -ता हो ना आम्ही जिथे राहतो. ना आमच्या घराच्या समोर- ते जे सोसायटी तिथे म्हणजे त्या लोकांचं असा ग्रुपच आहे. म्हणजे असं काही पण सण असला ना की मग ते सगळं त्याची- तयारी करतात असे व्यवस्थित वेशभूषा करतील. परत त्यांचा तो बँड वगैरे- पण असतो ढोल वगैरे वाजवत लेझिम पथक आहे त्यांच. मग ते असं उत्साहामध्ये करतात असं सगळं प्रोग्राम. मग तिथे मग अशा बायका पण छान नऊवारी वगैरे नेसून फेटे वगैरे- बांधून लेझिम खेळत असतात किंवा मग फुगड्या वगैरे असे-
हो हो ते जुन्या बायका तसलं ते -खेळ- पण खेळतात ना असं हो फुगड्या ते हा. आमच्याकडं पण ते जुन्या बायका खेळतात. तसं आता नवीन पिढीला एवढं नाही तसं फुगड्या वगैरेच- खेळतात त्या हम्म.
-नवीन आपल्या यंग अगदी- तरुण तरुण मुली सुद्धा खेळतात. ते खेळ छान खेळतात. आणि मस्त! पैकी - हा.
त्यांचं बघून छान वाटतं ना तेवढच असं कार्य क्रमासाठी वगैरे खेळणं होतं ना आव- आजून कुठं? जाणं होत अस मंदिरामध्ये वगैरे. आजकालचं तर धावपळीच जीवन झालंय सगळ्यांचं. हा जॉब साठी हा हो ना स- काय आवरून घरातलं पडायचं असतं जॉबवर वेळेवर. पोहोचायचं असत तिथलं काम झालं की परत घरातलं- चालूच असतं डोक्यात संध्याकाळची भाजी काय? करू.
हं हो ना आता तू तुम्ही एकदम बरोबर बोललाय जसं की आता आप- आपण शंकराच्या मंदिरामध्ये कसं? जातो य श- शिवरात्रीला जाणार किंवा श्रावणी सोमवार असतात तेव्हाच जातो इत.
आवर्जून जातो नाही जाणं होत. आणि श्रावण सोमवार आहे आपण अगोदरच- ठरून ठेवलेलं असतं की जायचंय मंदिरामध्ये काय? काय? तयारी करायची हो ना. तेच कि निमित्तान जातो कार्यक्रमाच्या बरोबर हा.
छान वाटत आणि मंदिरात गेल्यावरती काय किती? वेगळं वातावरण असतं बघ
हो हम्म तिथं शांत गाभऱ्यात बसून पण असं मनाला प्रसन्न वाटत.
प्रसन्न वाटत हो अगदी म्हणजे मला- तर म्हणजे माझ्या घराच्या जवळ एक देवीचं मंदिर आहे. म्हणजे तिथे गे का? म्हणजे मला किती पण टेन्शन असल- काही असल ना इतकं शांत वाटतं अगदी हलकं हलकं वाटतं. काहीच नाही म्हणजे मी दुसरा विचारच आणत नाही फक्त असं काही- वाटलं टेन्शन आहे आपल्याला की जरा जाऊन ये ते नमस्कार करून- जरा बाहेर बसते.
देवीच्या मंदिरामध्ये कसं असं काही- कार्यक्रम नवरात्र वगैरे नसेल तरी म्हणजे बऱ्याच बायका वगैरे येत- येतात ना तिथं दर्शनासाठी हा. शुक्रवारी ते ह हो छान असतं. देेवीच्या मंदिरामध्ये. बऱ्याच जणी वेगवेगळ्या पोथी वगैरे पण वाचतात. न असं मंगळवारी, शुक्रवारी हो आता अधिक मासात जास्त असेल बघा.
हा हो ना माझं नेमकं नाही झालं यावेेळेला. पण मी अशी अधन मधन जाते देवीच्या मंदिरात तिथे बाहेर असे देवीचे- स्तोत्र वगैरे लिहिलेले आहे ना मग तिथे ते बसल्या बसल्या वाचून काढते हा खूप छान वाटतं असं. नाही होत हो हो तरी मी घरी पण करते प्रयत्न वाचायचा काही पोथ्या वगैरे थोडं वाचत म्हणजे खूप- मनाला शांती खूप मिळते.
शांती मिळते हो देवाचं म्हणजे वेगळंच राहतं आनंदमय वाता-
हो हो ना म्हणजे आपण. थोडंस तरी आपल्या रोजच्या प्रॉब्लेम पाासून जरास तरी बाहेर पडतो - थोडंफार तरी आणि आपल्याला शक्ती पण मिळते काय असेल ते. फेस करायला हाय की नाही.
ते सोडून द्या मागचं माग. तर चला आता नवीन कामाला लागा असं. सुचतात हा थोडं शांत जाऊन बसेल ना मंदिरामध्ये तर हो.
हो ना तर प्रत्येकाच ते. श्रद्धेचा भाग असतो पण म्हणजे- आपण ठेवतो तर अस बाकीच काही विचार नाही करत असं नाही. हे खरं असेल नसेल काय आपलं मनापासून शुद्धा ठेवायची अस. हा शांती मिळते बरोबर हो ना हम्म. हं.
कसा? साजरा केलं मग तुम्ही एकादशीचा.
एकादशी. काय आपलं घरी केलं माझ्या सासूबाईंनीच पूजा वगैरे सासूबाईच करतात मी फक्त- फक्त नमस्कार करते देवाला कारण जमत नाही मला. जरा यायच पण असत जॉबच्या ठिकाणी. ठिकाणी ना मग मी जास्त नाही करत.
जॉब मुळच मग आपण जरा धावपळी तच असतो ना. हा निवांत रविवारी एखादा मिळतो त्याच्यात. पण भरमसाठ कामं वगैरे असतात. धाव पळीचा जातो. सुट्टीचा दिवस आहे पण अपोजिट होत ते.
हो नाही ना कारण काय होत मग पुढच्या आठवड्याची पण तयारी- करायची असते हा. आणि रविवारी आपण घरी म्हटल्यावर मग सगळ्यांच्या खूप अपेक्षा असतात. की अस काहीतरी वेगळं बनवाव हा. रोज जाते मग रविवारी व्यवस्थित काहीतरी चांगल बेत बनवाव काहीतरी- तरी चांगलं कराव चांग
काय? करता मग असं नवीन तुम्ही स्पेशल.
कसला उपवास रविवारी, रविवारी असतंय आपले- तर माझ्या मुलाला व मिस्टरांना वगैरे जरा नॉनव्हेजची आवड आहे. मग ते करायचं रविवारच्या दिवशी करून द्यायचं मी तर नाही खात पण त्या लोकांसाठी करून देते म आता काय म्हटल उगीच बाहेरच खाण्यापेक्षा मग आपण करून द्यावं असं.
तसं नाही म्हणजे असं नाश्त्यासाठी वगैरे असं वेगळं काही बनवत असाल ना.
नाही नाही उलट मी ना. रविवारचा नाश्ता साधाच ठेवते काहीतरी चहा, बिस्किट. चहा टोस्ट कारण नॉनव्हेजचं जेवण असतं ना नंतर हेवी मग साधं साधं ठेवते. मग इतर दिवशी असतो नाश्ता व्यवस्थित असतो रो- चा कारण सगळ्यांना जायचं असतं ना बाहेर. मग आपलं पोहे, सांजा, उपमा.
चातुर्मास वगैरे चालू होतंय मग नॉन व्हेज व्हेज वगैरे नसताल ना चातुर्मासा मध्ये खात.
नाही हे लोकं ऐकत नाही ना घरात. आम्ही फक्त श्रावण पाळतो आणि असं काय? आपले मोठ मोठे उपवास वगैरे असतील सोमवार, गुरुवार, असे वार पाळतो. पण मग बाकी बाकि चातुर्मास वगैरे हो ना. नाही आम्ही नाही म्हणजे आमच्याकडे नाही करत ते पाळत नाही एवढं तुम्ही करता का?
म्हणजे मी पहिलं करत होते उपवास वगैरे चातुर्मासात पण आता नाही ते एवढं म्हणजे म्हणजे उपवास करणं त्याच्यामुळं मग- ग आपलं श्रावण सोमवार वगैरे असंच. हा तसं आम्ही नॉन व्हेज वगैरे नाही खात. आमच्या घरी जास्त म्हणजे नाहीतच तसं खात त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही ते पाळायचं वगैरे ह. आपण कसं धार्मिक श्रावण महिन्यात तर आपल्याला कड धार्म
हा श्रावण महिन्यामध्ये तर नाहीच हो ना. आम्ही पण तेवढं पाळतो.
हा पाळण्याचं वगैरे नाही. काही तसा संबंध येत हम्म हम्. कसं आता एखाद्याला आवड असते ना पहिल्या. पासून मग ते नाही थोडंसं आणि ते खाऱ्याला आपल्या आड काटी पण नाही कराव ट
हो आणि कसं हो- त आजकाल ह्या लोकांना ना खूप कसली कसली डेफिशियन्सी होत. ते मग डॉक्टरच सांगतात की तुम्ही नॉनव्हेज खात जा असं.
हो बरोबर आहे पण सिटीच्या ठिकाणी पण ताई थोडंसं. अ चांगलं मिळणं वगैरे चांगला क्वालिटीच अवघड आहे ना ते पण थोडंसं अं
त्याच्यामुळे मग म्हणते जाऊ द्या आता यांना
हा हो ना नाही कसं दुस दुसऱ्यांना आपण नाही ना अडवू शकत.
हो तेच ना तेच ना नका करू हो हो बरोबर आहे हो ना हम्म. हम्. आपल्या वेळेला होतं तसं चालेल झाले ना दहा मिनटं ओके चालेल बोलू म हां ओके बाय.